हम्म हा झालं न जेवण
हो का मग बाकी कसं काय पोरसोर
बरे आहे पोर त्या मस्त आहेत.
हा का बाकी काय चाललं तुमचं?
बाकी काहीच नाही.
मजेत
हो.
हो का काय मग तुम्ही काय कामात आहे का काम चालू आहे का तुमचं?
काम चालू आहे थोडंफार
काय चालूय काम?
काही नाही भांडे भिडे घासणे चालू होती.
अ भांडे घासायची वेळ आली तुमच्यावर आलंय अवघड झालंय.
हो ना काय करा ना आता परिस्थिती तशी चालू आहे आपली
हा का पण तर लईच मजा चालूय हो तुमची
हा ना काय कराव आता तर तुम्ही सांगा ना
काय म्हणती तुमची बेल्डी बिल्डी काय पोरगी बिरगी काय म्हणती बेल्डी बिल्डी काय म्हणती तुमची
हॅलो
हॅलो म्हणलं तुमची बेल्डी बिल्डी काय म्हणते हो
आमची बेल्डी बिल्डी काय म्हणणार होत
नाही म्हनती काय?
नाही ना.
काय तुम्ही काय बाकी प्रेम काहानी कैशी चल रही हे
बरी चालू हाय प्रेम कहाणी
हा का मंग जेवणवगैर कस झालंय.
हम्म व्यवस्थित झालं ना एकदम भारी
हो का काल तुम्ही इलेक्ट्रिकल गाडी घेतली म्हणत्या
हो घेतली चालू आहे आता मस्त एकदम भारी
कशी कशी काय काय करावं लागतं काय काय नाही. आम्हाला तर सांगा जरासं लॉंग रूट म
लँंग रूट मध्ये ती लगाय एकदम भारी मस्त चलती
हा.
हम्म, तिला एकदम मस्त.
मग बाकी तुमच मजेत का?
हो.
बाकी मजेत का म्हटलं.
हो मजेत आहे ना, बाकी काय नाही.
बाकी कसं चालुय तुमचं?
चांगलं झालं एकदम छान, मस्त. एकदम
हो का, काय शेतगीतातले कामं आटपले का?
चालू आहे आता एकदम हे पावसामुळे थोडंफार लई अडथळा येऊ राहिला.
हां.
हम्म. तुमचं काय चालूय, शेता यतातली कामं बिमं.
आमची चालूच आहे ना तुमच्या मागोमाग, बाकी तुमचं कसं चालू आहे?
आमचं चांगलं चालुय, झाल्या कोळपण्या तुमच्या आधी.
नाही, हो का, काय काय मारलं मग, कशा कशावर मारलं?
औषित आता कापाशीवर औषित मारलं, लयगाऊत झालेलं होतं त्याच्यामध्ये, ते काांग्रेज इंग्रेज. काय म्हणतं त्याला आणि तिडं झालं, हम्म.
इचका वगैरे का काँग्रेस, गवत.
हा तेच ना रे, सांगा बरं गे त्याच्यासाठी औषित घवशीत.
काय तिकलो हे घ्या एक, इन्सेक्टिसाईड घ्या एक पेस्टिसाईड घ्या. आणि कीटकनाशक घ्या, इन्सेक्टिसाइड मध्ये काय घ्या आणि क्लोरो घ्या. नाही तर एक क्रोमो घ्या. क्लोराची कोणती सल्फरची एक क्लोरा आणि एक सल्फर एक बुरशी नाशक, कीटनाशक कवर होऊन जाईन ते. हे आणि एक पिकाला टॉनिक घ्या. टॉनिक म्हणजे एँट्राकॉल घ्या, नाहीत झुडिओ घ्या. माहेश खिल घ्या, किंवा फिनिक्सचा एक चांगला ब्रँड आहे आनंद अग्रो आहे. भरपूर आहे आता कृषी साईड क्षेत्रात. भरपूर हे तर, काही वापरू शकता तुम्ही, पण माझ्या हिशोबने एक सीजनटर
मस हा ते आता, घेऊन आनवडल करून पाहणवडल ते.
हो हो, बाकी काय चाललं तुमचं?
बाकी काय नाही असंच, चालूय काम धंदे काय करणार आता शेती शेतकरी माणसं आहे आपण.
हा बाकी व्यवस्थित ना.
हो व्यवस्थित आहे एकदम भारी.
मग बाकी काय चाललं, बाकीच छोटं मोठं.
छोटं मोठं काय आता काम चालू राहतं रोजागेनं.
हो का, मग बाकी मजेत का तुम्ही?
हो मजा येते ना, काही रोजांना अडीशे तीनशे रुपये रोज भेटतो मस्त, दिवसभर काम करलं म्हट सात आठता घंटी, हां.
काय तुम्ही झाडं वगैरे पण लावता म्हणे,, कसं कसें लावता काय? शेनखत टाकता का नर्सरीच्या आयती असता ती रोप आम्हालाही सांगा थोडं सर्विसतर
हा ते झाडं लावण्यासाठी आम्ही माती एकदम भारी माती वापरतो ते त्याच्यामध्यी शेणखत टाकणे रासायनिक पिसापी चांगले चांगले खत त ते टाकल्यानं एकदम भारी येतयंते
हो मग शेणखत वगैरे वापरल्याने माल चांगला येतो ना.
हा एकदम एकदम परवेट हे तुम्हाला
हो का मंग बाकी काय चाललं तुमचं
बाकी काय नाही एकदम आता जेवण बीवन झालं एकदम मस्त मटणाची भाजी खाल्ली ती.
अरे वा आज तुम्ही खूप छान पार्टी केली मग
हा आज हम्म मटण होतं ना आज
मटणाचा रस्सां अन् गप गप च्या वांग्याची भाजी काय होतं नसतं मटन होतं काही होतं काय नाही स्प्राईड बीट आणलं होतं की नाही.
हा एक मस्त स्प्राईट आणल होता एकशे दहा रुपयाच मस्त एकदम भारी होतं थंडगार आणि त्याच्या वर पटणाची मटणाची भाजी मस्त फोड्या बिड्या खाल्या आम्ही. आणि मस्त लिंबू कांदा तरी या संग एकदम भारी जमलाचं आज बाकी काही नाही आता मस्त पाऊस चालू आहे बाहेर एकदम भारी वातावरण आहे.
हो....
हम्म एकदम आज मोसम एकदम भारी आहे.
हो का मग बाकी काय झाडं वगैरे किती लावली तुम्ही आता
आं
झाडं वगैरे किती लावलीत.
झाडं आता गण शंभर झाडं लावलेली आपण मस्त एकदम भारी त्यांना पाणी घालणं दररोज काम राहतं चालू
हो का
हम्
बाकी काय चालं
हम्म
बाकी काय चालं
बाकी काही नाही आता हे चालू आहे आपलं शेतकरी कामं बीमं
हो का
हम्म गायी ढोर पाणी करणं ते गाईना चारा बीरा करणं शेणगेन फेकण साफसफाई करणं त्यांची
हॅलो मग बाकी बोला ना
हो
मग बाकी काय चालं तुमचं
काही नाही बाक
मजेत का?
हा मजेत हे आता गाडीवर हिडण चालू हे जायचंय बाहेर हो
खूपच छान मजा
तुम्ही कुठे आता काय चालय तुमचं?
आमचं बरं चालय आम्ही आता थोडंसे आता फेरफेटका मारत होतो जरा पाऊस पडला पा म्हणलं काय होतय. टायमिंग किती पडला म्हणून जरा मोजमात चालू होत पावसाचं तुम्ही आता काय जरा गारा लागतो की नाही म्हटलं बघाव पायाला
हो ग
हो बाकी काय चालय तुमचं
बाकी चांगलं चालू आहे एकदम भार री मस्त आविष्य एकदम सुंदर आहे आमचा आता हम्
फिरा बिरायेला गेले नाही तम्ही
हा फिरायला जायचं होतं.
हो
थोड्यान वेलने जाऊ म्हणला आता थोडा पाऊस चालु होता त्याच्यावर थोडं वा वातावरण थोडा जोरात चालूय पाऊस आबाट खूप येल त्याच्यामु
चांगलं चांगला पाऊस पाणी पडला तर चांगलं कमाई होती ना काय क आता आपल्या काम चालू आहे ना कंपल्सरी
हम्म
हो का मग बाकी काय चालय तुम
बाकी काय नी म तर चिखल पडायला आलतो मी आता बाहेर आलो तर
होया सांभाळून
हम आता सांभाळ चल्यारो ती गाडी येडा चाली बाहेर थोडा तोडावर
हो जदा सांभाळून बघा गाड्या बिगाड्या बघा तुम्ही काय गाडी वगैरेचालवता वाटतं
हा चालव तो गाडी आम्ही कायतो आपण स्कुटी किटी येते आपल्याला मोठी गाडी येत नाही हो
मंग बाकी काय चाललंय
बाकी काही नाही हे दरवाजा इरवाजा लावतोय मी आता बाकी नाई
नॉर्मल लावून घ्या फक्त कडी ओढून घ्या बादमध्ये उघडच ठेवा आम्हाला जायचंय की वरच
हा ना
मग काय बाकी काय चालल तुमचं
बाकी काय नी
त्या रोड वर उभा आहे मध्यभागी एक्सपिरियन्स घेतोय आम्ही हो.
हो चांगलं चालू आहे ना तुमचा विचनेस विसनेस
आमचं बरं चालू आहे आता काय करते पोटा पाण्याल करावं लागते कामधंदी द
हो करा तर लागतस मंग आता अवश्य आहे आपलं करणं पडत काय तीकण
हो हो चालतंय की मग बाकी काय चाललंय तुमचं
बाकी काही एकदम बायको संगे मजेत की जेत.
हो का मामू काय म्हणते तुमचा मित्र.
मामू काय म्हणणार रे तेव् आता बायको मध्ये बिजी राहतो थोडंफार.
हो. का? बायकोतं बिझी आहे. का इतका बिझी झाला तो?
हम्म लई बिझी झाला त्यो
अरे वा अरे वा त्याला म्हण जरा सुधार म्हणा रे माणसा सारखा. हम्
अं बाकी तुमची बायको, बियको बरी का?
हा बरी आमची, तुमची कशी ये?
हो. का?
हो तुमचं काय चाललं बाकी? हो म आमचं मस्त तुमचं कसं चालू आहे
मजे शीर पोरं
मजेशीर का?
हा का?
बाकी काय मजेत का बाकी भानगडी वगैरे?
हा हा.
बाकी काय चाललं तुमचं? हो हो अरे वा लईच धाक बाळगनं लावलं तुम्ही ह.
हम्म,
एवढा धाक बाळगणे योग्य नाही. तुम्हाला. नाही कि?
ठीक हे चाललं
हो चालनं, चालनं, चालनं
हो,
हो,